हॅलो.
हॅलो
हा माझा आवाज येतोय काय मॅडम?
हो येतोय बोला.
हा तर मी कार्या ऐपच्या टॅक्स अ टॅक्स अ बद्दल तुमचाशी दहा मिन टं बोलणार आहे तुम्हाला वेळा आहे का?
हो आहे बोला.
तर अ आपण आज परंपरा विषयी बोलू या.
हो चालेल हो चालेल.
तर परंपरा ही आपल्या भारतीय सं संस्कृतीची खूप आधीपासूनची अ सुरुवातीपासूनची परंपरा ला खूप महत्त्व आहे आपल्या भारतीय अ प्राचीन काळापासून चालत आले. ही आहे परंपरा आपल्या आणि भारत देशामध्ये खूपच जास्त त्याला महत्त्व दिलं जातं ते असं म्हणजे आपण कोणी आपल्या पाहुणे आले त्यांना आपण नमस्कार करतो. त्यांचा स्वागत करतो त्यांचा असं आवभगत करतो. आ त्यांना असं आदर आदर सन्मान करतो त्यांना खूप मान देतो. आणखी आपण त्यांना मग खायला, प्यायला, चहा वगैरे असं देतो. ह हा आपण खूप स आदर स आदाराने त्यांचा सगळं स्वागत कळतो. आणि त्यांचे हे कर अ आदरने त्यांचा स्वागत करतो. आणि अशेच परंपरा म्हटलं म्हणजे मग आपले सणांचे पण परंपरा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. आं जसं आपण परंपरे परंपरे पाासून फलकुरी पासून अ जसं दिवाळी म आपलं होळी आणि झालं तर आपलं ईद असं वैसाखी ह प्रत्येक जाती धर्माची आपण अ परंपरेप्रमाणे पूर्वी पासून सण साध त त्यांच्या वेगवेगळ्या वेभूषा असतात सगळ्या अ जाती धर्माच्या वेगवेगळ्या सणांच्या वेगवेगळे महत्त्व असतं वेगवेगळं अ त्याचं महत्त्व असत
त्यांच्या हो परंपरेनुसार त्यांची वेशभूषा ठवलेली गेलेली अस ना वेगवेगळ्या समाजाची वेगवेगळ्या लोकांची त्यांची परंपरा जी चालत आलेली असते तीच त्यांची वेशभूषा ठरवते
वेशभषा हो ठरते ये वेशभूषा झाल तेच परंपरेनुसार त्यांचं खाद्य झालं असं वेग परंपरेपासूनच ते पूर्वी लोक पूर्वीच्या प्राचीन काळे लोक कंद होणं वगैरे खाय मग नंतर ते हा पुढे चालत चालत मग अन्न शेती उगवायला लागले
बरोबर हो
परप्रमाणे लोक व्यवसाय पण परंपरेप्रमाणेच चालत आलेला असत फ्री पास कोणी शेती करतो बरे प्रमाणे ज्याच त्या वाढवाडलांचा जी जो व्यवसाय असतो तोच परंपरप्रमाणे ते अ पुढे चालू ठेवतात व्यवसाय म्हणा शेती म्हणा ना असं आणि परंपरेपासून आपल्याला वेगवेगळे सण होतात मग त्याच्यापासून आपल्याला भरपूर काही शिकायला पण मिळतो आणि खूप अनुभवायला मिळत
मिळतो बरोबर वेगवेगळ्या परंपरेबद्दल आपल्याला जाणीव होती वेगवेगळ्या परंपरेच्या आपल्याला माहिती होते कोणत्या परंपरेमध्ये काय असतं काय नाही
काय असत हो बरोबर त्या ते वेशभूषा पण ठरवली जाते असं
ठरवले जाते गरोर.
हो परंपरापमाणे आपल्याला परंपरेपासून असं विज्ञानाचं पण ज्ञान प्राप्त होतं विज्ञानाचं म्हणा शेतीचं म्हणा अ उद्योगाचं म्हणा काय काय गृहउद्योग गृह उद्योगाचे पण परत परंपराप्रमाणे चालत आलेले व्यवसाय असतात ते आपल्याला शिकायला मिळत आपल्याला अनुभवाला मिळतात त्याच आपली पुढे परंपरा चालू
ह
हो परंपरा अ ही भारत देशामध्ये जास्त ही बा मानली जाते परंपरेचं खूप महत्त्व दे आहे आपल्या देशामध्ये परंपरेला कारण ते पूल पासून चालत
परंपरेशिवायच आपल्याला सर्व काही समजतं परंपराही नसते आपल्यालाही काही कळलं नसतं ना कोणत्या सणांविषयी काय असत कशाचीच माहिती आपल्याला मिळाली नसते ना परंपरेशिवाय कारण ते आपली काळापासून परंपरा चालू झालेली आहे
बरोबर बरोबर प्राचीन काळापासून ठरलेली आहे ती परंपरा हम् त्या परंपराप्रमाणेच हा आपल्याला पण समजस्थिती परंपरा जर त्या लोकांनी चालवली नसते तर आपण पण काय शिकलो आपल्याला पण काय अस सण म्हणा कुठच्यामुळे
वळळ
परंपरा आहे म्हणूनच आपल्याला अ परंपरेविषयी समज समजत शिकवल्या गेलो किंवा आपण शिकवतो आपल्या मुलांना पण आपण पुढे आपली परंपरा शिकवत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये
हो
णाचे असो किंवा पूजेचे असो परंपरागत चालत आलेले सगळ्यांचे वेगवेगळे प्रकारचे व्यवसाय असतात ते परंपरागतच चालत चालत आलेले आहे आजपर्यंत आणि पुढे पण मग असे चालत राहतील ते परपऱ्याप्रमाणे व्यवसाय पण व्यवसाय म्हणा अ किंवा आपलं सण हो ना सण उत्सव ते परंपराने चालत आलेले परंपरा नसती तर रा आपल्याला काहीच पाहायला मिळालं नसतं सण नाही किंवा काही साजरे पण करायला मिळाले नसत पर परंपरेनेच आपल्याला सगळं काही शिकवल्या गेलेलं आहे आणि परंपरेनेच ते पुढे चालत ज चालत जाते
हो
अजून काय सांगू शकाल मॅडम तुम्ही परंपरेविषयी
ते जे तुम्ही बोलल ते बरोबर आहे कारण परंपरेशी वाई आपण आहोत नाही ना परंपरा माहीत नसते आपल्याला तर आपल्याला काही सणांचे महत्त्वच कळले नसते काही आपल्याला काही पिढ्यांच्या आपल्याला मार्गदर्शन घड नसे परंपरेशिवाय कारण त्यांनीच परंपरा र केलेली अस म्हणून त आपण पण परंपरा जपतो आणि आपले येणारी पुढी पण परंपरा जपली गेली पाहिजे ल ना हो त्यांनी आपल्या मागच्या पिढीने जी परंपरा जपली ती आपण आता जपतो आणि हीच परंपरा पुढच्या पिढीने जपली गेली पाहिजे म्हणून ती वारंवार ती परंपरा चालूच असतेंय ना
परंपरा चालू असते बरोबर तीच पर आपण मग ते पुढची पिढीला पण शिकवतो जेणेकरून ही परंपरा अशीच अ म्हणजे
अशीच चालू रा म
अच चालू राहील परंपरेचे परंपरेशिवाय कायच आपण हे म्हणजे सण ते्यवहार काय साजरे करू शकत परंपरा जर आपल्याला माहित नसती तर त्या हा आपल्या थोर थोर मंडळींनी हाजी आजोबात झालं आपले सासू सासरे झालं त्यांनी सगळ्यांनी आपल्याला परंपरा शिकवली तीच आपण आपल्या मुलांना शिकवतो मुलांना घरातल्या अं लोकांना त्या परंपरेप्रमाणेच आपण सण उत्सव त्यांना साजरे करायला लावतो त्याप्रमाणेच त्यांची येल मिशा करायला लावतो म त्याप्रमाणेच अ परंपरेप्रमाणेच आपण अम सगळं असं घर चालवतो
झाल पण आपण नाती सुुद्धा आपण परंपरेनेच टिकवतो ह ना आपले आपले काही नाती असले कितीीच आपली परंपरा सुरू असते हेच ना ते आपण टिकवतो
तेच टिकवतो आपण बरोबर परमपरंपरामानेच पूर्ण असा आपला देश भारत देश चालतो किंवा आपली परं पर दुसऱ्या देशात दुसरे देश पण आपली परंपरा आपल्या परंपरेवर खूप ह करतात अ म्हणजे आपल्या परंपरेला अ आपलाच अभिमान असतो आणि दुसरे देशातले लोक सुद्धा आपल्या परंपरेला मानतात आणि खूप चांगलं हा खूप मानतात ते आपल्या परंपरांना आपल्या हिंदू परंपरांना खूपच मानतात त्यांना खूप असं आपलं एकदमचं अ ख काही असं शिकवून देण्यासारखं असते आपल्या परंपरांमध्ये त्याच्यामुळे ते सगळ्यांनाच आवडते परंपरा जपायला किंवा अनुभवायला आपल्या सगळ्यांना आवडते ही परंपरा अनुभवायला जपायला हम् छान वाटत आपण कुठे असो खेड्यात असो शहरात असो हम्म किंवा विदेशात असो पण आपली परंपरा ही आपली परंपराच असते ते आपल्याला जपायला खूप आवडते आणि कोणाला सांगायला पण की नाही आमच्या आमच्या याच्यामध्ये असं असत सणांची अशी अशी परंपरेपासून अशी चालत आलेली आपण माहिती त्यांना देतो त्यांना त्यांना सांगतो आपल्या सणांची माहिती माहिती असो कठल्याही प्रकारच अस अं व्य व्यवहार ज्ञान असो अशा परंपरा परंपराप्रमाणेच आपण शिकवतो आणि ती परंपरा पुढे चालवतो अ परंपरा जर नसती तर आपण काही शिकू शकलो नसतो शिक शिकलो पण नसतो आणि आपल्याला काय सण उत्सवाची काही माहिती पण मिळाली नसते परंपराांप्रमाणे ज्याचे त्याचे सण उत्सव आपण हो चालेल तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं चालेल
मला च